हा बोला की?
चहा झाला?
नाही बघा आत्ता करायचं
होय
होय आता जरा घेवड्याची भाजी निवडून ठेवली ते आता उकडत ठेवलो. आता जेवणाला पण घालायचं. चाहा पण एकीकडं ठेवायचं. आवरायचं
आता वट पौर्णिमेचा उपवास येतोय करताय तुम्ही?
होय करतोय की वो
हो तिथं जवळपास आहे तुमच्याजवळ झाड वडाचं?
आहे की आहे
हं तिथं जाताय कसं करताय पूजा तुम्ही वडाची?
अ काय साहित्य सगळे बाहेरूनच आणतोय. उपवास अ काय खिच खिचडी व खाउनच की?
खिचडी खाऊन करताय? दोन्ही वेळ उपवास करताय की? संध्याकाळी सोडताय की दुसऱ्या दिवशी सकाळी सोडताय?
संध्याकाळी सोडतो
सोडता?
होय हित आमच्या इकडं कसंय म्हणजे कोण संध्याकाळी सोडतय, कोण दुपारी वडाची पूजा करुन आलं की लगेच सोडतय कोण दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतय असाय पण आम्ही नाही असं करत आम्ही संध्
हो आम्ही सुद्धा एक पूर्ण दिवस धरतो आणि संध्याकाळी सोडतो उपवास
हो
आमच्यात पण गावात आहेत दोन तीन ठिकाणी झाडं पण आम च्या इथं दर्ग्यात एक झाड आहे. मुख्य मोठं झाड तिथंच एवढी गर्दी असते बायकांची ती
कोणता दर्गा येतोय तो? म्हणजे कोणत दर्ग्याचं नाव वगैरे काय?
हा मुश्किले आसान बाबा म्हणून इथलं प्रसिद्ध देवस्थान आहे आमच्या इकडं तिथं दर्ग्यात झाडं आहे. ते मोठं वडाचं तिथंच जवळपास सगळ्या बायका तिथंच येतात पूजा करायला चांगल्या काटपदराच्या साड्या नेसून आंबाडा वगैरे घालून दागिने भरगच्च घालून कोण कोण कासोटा घालून असं येतात नस न न हा अजून काय नाही केली तयारी
हा
करायचीय आता तयारी
हा हा
हं काय होते. एक दिवसात होते आपल्याकडे सगळं असतचं हं हा होतेय काय उपवास करायचा, पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर काय मग आपलं फोटो सेशन चालू होतेय
व्हय आता दिव
पूजा हो पूजा. पंधरा वीस मिनटात करतो आहे आपण पण फोटोज शशीेल किती वेळ घालोत.
होय.
त्याच्यात सगळा वेळ जातोय आणि त्यावेळी भूक पण लागत नाही.
आरं नशीब. पूजेच कारण असतयं ते फो
तेच की भूक पण लागत नाही त्यावेेळेला.
हां.
हं आणि आपण पूजा करायला जायच्या अगोदर कसं आपण उपवास केलाय उपवास केलाय असं वाटत
होय होय तेव्हा भूक लागते आणि नंतर मग फोटोशूट चालू झाले. ये भूक लागत नाही अजिबात होय.
आणि कुठला स सण आवडतो तुम्हाला
सण शक्यतो करून जास्त मला हेच गौरी गणपती वगैरे आणि दिवाळी हे जास्त आवडतात मग आमच्या गावचा उरुस एक असतोय कबनूरचा
हा.
ते एक तेवढंच आवडतंय.
होय गणपती पाच दिवसाचा असतो की वर्षभर ठेवून घेताय.
नाही नाही पाच दिवसाचा.
होय काय.
होय आता बेंदूरं आणि आला.
हां हां होयं बेंद्र बेंद्रा दिवशी पोळ्या करताय?
होय करतोय की.
हा हां.
तुमच्या इकडं.
होय होय बेंद्रा दिवशी हिकडं आमच्यात कंप म्हणजे असं कंपल्सरी पोळ्याच करतात. जनावरे वगैरे आहेत घरी त्यामुळं धुऊन त्यांना अ बेय. शेंगांना रंग लावणं आता ते काय कलर तेन हं हं. जे छाप उटवते अंगावरती उठवतात ते काय आता उठवत नाही फक्त शेंगाना तेवढा रंग देतात आणि धुऊन सकाळी. पूजा असते त्यांना पण चार आहेत की चार गाईत आहेत. तसं आमच्यात पांढरी एक गाय आहे देशी. परत गिर गाय आहे जर्शी पण आहे. अश्या चार गायी आहेत आमच्या.
दुध वगैरे काढायचं सगळं असणार की.
होय होय होय होय काढते धारा वगैरे काढतो आम्ही.
म सगळं तुम्हीच बघताय की.
होय होय होय प्रवासला कुठे गेलता का नाही.
प्रवासला आता शक्यतो करून कुठं नाही लहान मुलगी आहे ना त्याच्यामुळे प्रवासला वगैरे कुठे नाही गेलो.
होय तरी पण हेच्या आधी कुठं जाऊन आलाय.
अ काय अक्कलकोटला वगैरे परत हेला गाणगा पोरला तुळजापूर ह्या. की आम्ही देवाधर्माचेच असं बघतोय शक्यता करून असं फिरायला वगैरे बाहेर असं कुठं जायीत नाही. देवाला वगैरे.
होय काय. हा हा हा चालतयं. होय आम्ही आता हे दोन हे आजारी पडण्यापूर्वीच आम्ही गिरणार. पर्वतला जाऊन आलो, गुजरातमध्ये जाऊन आलो.
हां म्हणजे कसं काय काय आहे तिकडं बघण्यासारखं वगैरे असं.
हं हम्म. सो तिथं गु गुजरांतला हे सोमनांथाचं दर्शन घेतलं आम्हीं सुरुवातीलां द्वारकां बघितली परंत गिरनांर पर्वत चढलां. गिरणांर पर्वतलां तरं अक्षरशः हां दहा हजारं पायऱ्यां आहेत.
हो.
हो दहा हजार पायऱ्यां त्यांपैकी पांच हजार पायऱ्यांपर्यंत रोपवे आहे. रोफवे स सुविधा आहे आणि वरच्यां ज्यां पांय खंडा ज्यां पायऱ्यां आहेत त्यां व तिथूंन पांच हजार वरती आहेतं आणि तिथूंन तिथे कांहीं सोयं नाहीं आहे तिथं फक्तं डोलीची सोयं आहे तुम्हांला वरती जायचं असेल तरं.
हां.
डोलीनं आपणं जाऊं शकतो शक्यंतो आपणं पणं चढलो नां की अं ते एक वेगळांच अनुभव येतोय. त्रांस होतो चढतांना अगदी खंडा येतं त्यांमुळं. नाहीं नाहीं आम्हीं पांच हजार पायऱ्यांपर्यंत रोपवेने गेलो तिथूंन पुढं. मंग आम्हीं चालंतच गेलो होतो चढलो होतो खोन छांन अनुभव आहे तो अगदीं एवढां त्रांस होतो वरती जातांना. पणं वरं गेल्यानंतर स्वर्गीय सुखांचा अनुभव आहे. दत्तं महाराजांचं निवासं होतांना. पूर्ण हे सगळं आतां आम्हीं सोमनांथ गुजरांत पूर्ण गुजरांत सगळं बघितलं. सुरतलां कायं गेलो नाहीं मी सुरतला बाजांरपेठेतं फांर वेळं जातो म्हणतांना द्वारकां असे छोटे छोटे आसपांसचे सगळें केले नऊ दिवसांचा प्रवांस झालां आमचां एकथूंण
होयं सुरतमध्यें पणं घेण्यांसारखं असं म्हणजे सगळं तिकडे.
ते कसं होलसेल लोकांनाजे ते व्यवस्थित हे करूंन देतातं आप आपणं घ्यांयला गेलो की आपल्यांला आहे त्यां रेटनचं मिळतो म्हणूंन आम्हीं कायं बाजारपेठेतं गेलो गेलो नाहीं. पणं हे गिरनांर पर्वत तेवढां चढण्यांसारखां आहे. कधीं आयुष्यांत मिळालं जांयला तरी जाऊंन यां.
एन्जॉय केलां असेलं
फांर छांन आहे ते बघण्यांसारखं. हॅलो हॅलो ज होयं होयं होयं छांन आणि सोमनांथाचं मंदिरं पणं छांन आहे असं शंकरांची मूर्ती होयं होयं शिवलिंग फांर छांन शिवलिंग मोठ्यांच्या मोठ्यां शिवलिंग आहे. लांबून दर्शन देतांत पणं बघितल्यांनंतर डोळ्यांला समाधांन होतं मंदिरं खूंप खूंप छांन आहे तिथले आणि आपल्यां महाराष्ट्रातल्यां मंदिरांपेक्षा छांन वाटतं ते मलां तरी वाटलं ते आपल्यां अंबाबाईचं मंदिर पणं छांन आहे सोडं पणं ते अं ते छांन असं वाटलं मंदिरं अगदी आणि गर्दी फांर असतें फांर म्हणजे फांर गर्दी असतें. श्रावणांत ते जाण्यांत कायं अर्थ नाहीं कारणं दर्शन होतंच नाहीं भरंपूर भरंपूर वेळं थांबाय लागणांर त्यांपेक्षा सांधे मध्ये गेलं तरं किमांन दर्शन तरी होतं. थोडा वेळं रांगेत उभं राहीलं की लगे लगे की दर्शन होतं. परंत आम्हीं द्वारकेलां गेलो. द्वारकेत पणं श्रीकृष्ण मंदिरं छांन आहे मस्तं आहे बघण्यांसारखं. अं आणि बाजांरपेठ पणं आहे तिथं मंदिरलां लावूंन. हां नाहीं फॅमिली सोबतं आम्हीं एक पांच फॅमिली होतो. सोबतं सगळें गेलेलो आमच्यां घरच्यां गाड्यां घेऊनचं गेलेलो आम्हीं तीन गाड्या करून गेलेत. पाच फॅमिली होत्या
होय.
नऊ दिसाची ट्रिप छान झाली प्रवास छान वाटला
आहे काय तुमचं
आं
कुटुंब मोठं आहे काय तुमचं-
होय होय. हॅलो हां बोला की
तेच विचारल कुटुंब मोठ हाय
होय होय आहे की दो आम्ही दोघी जाऊ एकत्रच राहतो अजून
हा
त्यांचे दोन मुलं माझी दोन मुलं असं
हा हा
नऊ जणांचं कुटुंब आहे आमच
हा
हम छान वाटतय एकत्र कुंटुबात राह्यला
होय आमच्या पण आहेत सोडा खरं तिकंड गावाकड ते चुलते वगैरे आहेत ते सगळे गावत आहेत सासू दिर वगैरे आहेत त्यांनी वेगळ आहेत आणि आमचे मिस्टर आणि लहान मुलगी आहेत ते आम्ही वेगळं राहतोय खरं
होय काय
हा
चालेल आणि काय महालक्ष्मी मंदिरला तेन कधी गेले का कोल्हापूरला
हो जाऊन आले
हा
हो ज्योतिबाला महालक्ष्मीला हा जाऊन आ
ह हां ज्योतिबा ज्योतिबा
हो जाऊन आली की कुळदैवत आहे ना ते घरातलं त्याच्यामुळे जाऊन आले
हां खिद्रापूरला वगैरे गेले का
खिद्रापूर ला ह तिकड तेलं ते मंदिर आहे ना तिथ तिथे नाही गेलो जुगुळला तेवढं जाऊन आलोय बघा तिकडे
हा हा हा हा
जुगुळ म्हणून एक मुस्लिमचं गाव आहे हा
हा हा
तिथं तेवढे जाऊ आलोय परत ते जायचं होतं तिकडं पण वेळ नाही मिळाला आम्हाला त्याच्यामुळे आम्ही परत आलो जायच परत कधीतरी
होय चाल बरं करते नंतर तुम्हाला आणि परत फोन
बरं बरं चालते ठेवू का
हां